ते इथं नेट कॅफे त न भरायचं नाही म्हण कारण का माहय त्याने जर चुकवलं बिकवलं काय तर तर आपलं एक वर्ष वाया जाते म्हण परमिशन आहे ग त्यांना ते भरायची मग त्यांना सवय आहे ते भरून भरून त्यामध्येथ काय चुकव ते नाही व्यवस्थित भरून देतात
हम्म हम्म
फ्री मध्ये आग नेट कॅफेत गेले क आपल्याकडून पैसे घेतात पैसे घेऊ देत व्यवस्थित तर भरू देत चुकवलीत तर एक वर्ष व वाया जाते म्हणून हे एक जणांनी सांगलंय आ मला शिक्षकांनी होय
इती केलाय ग ते ना चारशे पन्नास कार्य तपासत आहेत अजून नऊ कार्य नाकारली आहे तेरा उपलब्ध आहेत
ते हेजच नव तुला टाास कराय ते आता करायला लागलेस
हा बहुतेक तझच आहे आणि त्याच पेमेंट पण वरती थोडस दिसले दोनशे त्रेचाळीस रुपये इफेक्टिव्ह कम्युनिकेशन झालं नाही वाटत ह
इफेक्ट काय माहिती का ब बोललीत तर अवस का नाही फेटू का मोरी फेट मोरी ती झालं असत पैसाच पैसा पैशांचा पाऊस
असल बोलावर तेरीेतलं ग तेी तूझ्यावरबरच बोललास च
काय असं काय तू केलेस अगो एक एकजून काय करायला सांग टबल टी व ला लाव
खुळ्या खुल्यागत कस करत्यात माहितेया मला
टीव्ही ला लाव परत अस ग्रुप मध्ये आपण बसतोय की फॅमिली सो बत बोलतं. फोन ठेव नुसं आवाज जाऊ दे म्हणून
हूं हूं
असलं केल्यात
ह्यावेळेस अस पोर
मी पण म्हणजे तुझ्यागत करतो मग आमच्या पप्पांच्या नाय रत कुणाच्या मोबाईलमध्ये ऍप डाऊनलोड करतो.
हा त्या आधी त्याला येते का बघ माझ्या आधीचा अकाउंट होत त्यामुंळ आलेलं
हूं हूं
तसं कर मग
पहिला टास्क आणि ते मम्मीला असं लिहून देत की ग मी हा प्रश्न विचारणार तू हे उत्तर दे म्हणून
हम् हम् चालती एवढ काय अगं असंच का फालतू विचारायचं ग हे कुठ तुला काय करायला आवडतं तू कस भाळची कशी केलीस काय ते सांगायचं मम्मीला सांगत बसते.
दहा मिनट त वडत न्याय पाहिज की ते
हा तू आता काय करतीस? तेन काय तर बोलायचं.
ही रेसिपी कसं केलीस ती केलीस तरी होतय की ग
तेच की आमच्या वरात दहावीच काय यालं?
नाही म्हणजे तीस हे झाल्यात आता सतावीस फोन झाल्यात बघ माझं
हा हा.
तीस तीस टास्क आल्यात मला.
होय काय
किती राहिलेत राहू दया आता कोणाला फोन करत नाही डायरेक्ट मम्मी संग बोलतो संध्याकाळी.
तेच की हम्म
कोण कोण बी ते बी घरात बसून एवढं
तेच तर म्हणूनच कशाला तर
आणि कुठं काय तवा ओझर उचलायचा आणि उन्हात फिरायचं हाय बोलायचंय फक्
अगं तेच की माझ्या अजून एक अकाउंट आहे त्याला येईना झाल्यात नव्ह. हां.
येईना झालंय, हुं हुं. अग दिदे ते दे कि मग मॅडमला ते नंबर आणि
दिलेलो की ग, दिलेलो ये ना, झालंय म्हणाली ती किती मागं लागलोय तिला पर्सनल मॅसेज टाकलेलो तिला मी न. मला ग्रुप वर न को हाय म्हणून?
हा हा.
म ती म्हंटली, असाइन झाल्यावर सांगती म्हणली, कवा सांगती आता
त्यांचं काय तर असल सोड.
तेच कि रावळ रावळ लागते ना तर तरी तसंच झालं काय विषय हा माझं मी ते माझ्या नावावर आहे हे मम्मी च्या नावावर आहे काढलोय मी.
हा हा.
असा विषय आहे.
मग नाव वेगळं घालायला पाहिजे, होतीस काही तर
तेज काय नाही गं त्याच काय न नसतयं त्यांना कळतेयच ते नाव काय आणि हे काय हाय, त्याला येत होतेत कि आधी टास्क. आताच आला नाही हा.
ह हम. म दोन्ही दोन्ही ह्याच्यावर करत होतीस होय.
नाही हे आत्ता चालू केलंय.
हा हा नवीन.
ते पप्पांच होतं कणी माझ अजून फोन आधी यायचं होता ना, अजून तेव्हा नव्हता गं माझ्याकडं. तो पप्पानंच्या अ हु दे चालू. केलेलो तेव्हा, पण तेव्हा दोन हजार काय तेन आलते पैसे मला.
हां हां.
मग त्यात आता येईना झाल्यात यात आल्यात.
मग ते त्याज्यात यायला पाहिजे होतं का तर त्यात सगळं केल्यास
तेच तर रिफ्रेश रिफ्रेश किती वेळा रिफ्रेश केलं ते येतंच नाही टास्क.
होय राहूदे घे यात याल्यात यात कर.
अम्म तीसच कॉल आल्यात की गं मला लय आलं नाहीत.
पुढे आणि आल्यावर येतील की रिफ्रेश केल्यावर अजून हे पूर्ण झाल्यावर मग सबमिट करा मग आणि येतात कार्य
बघतो घे बास बाई आता वयतांग आलंय तीस बास आता जेवढे पैसे मिळाल्यात ते सुखी आहे मी पुढचं जरा बघतो पुढं काय काय आहे
हम्म अगं हे पूर्ण कर ना पहिला मगच ते बहुतेक तुला असायन होतील
होय म्हणतानाच हे केलं बाई रिफ्रेश करून येईल म रिफ्रेश करून चालू करा म्हणात खरच हेच पूर्ण नाही ते आणि कशाला करू
ह
पण हे करतो मग ते बघतो
आह
पूर्ण करतो आणि मग ते बघतो हम्म ह घरात विचारलीस कॉलेजच हा होय सांगतो की
हम् एमएससीचं पण करतात ना मग
होय होय
आणि त्यांच्या त्यांच आणि डिकेटीला पहिलं प्रिफरन्स दिलं नाही तर तसं चालते तिथं
काय म्हणलीस
अगं मी आता पाच कॉलेज टाकायचे असते कनी पहिले
हा हा
पहिल्याला टाकलो तर तसं चालतय
का माहिेत नाही का ब त
ते बघायला पाहिजे ना
काय माहत नाही बे मला पण
मी ऑप्शन तिसरा दुसरं तिसरं घालणार आहे टिकीटला
हा हा
बघू आता काय होत कुठं मिळ ते देवाची इच्छा
हम्म
अश अशे कर्ज की
डो आता ह चालूते काय आमी तुमही म्हणजे ते म्हणजे त्या ही आजी सांगितलेली घाट मॅडम सांगितलेली अ सोमवारपासून चालू होईल म्हणाल ग तेच क रजिस्ट्रेशन च म्हणाल त बघूया की मॅसेज आला तर नाही नाही पालक्या चालू होतय ग
कॉलेज होईल सप्टेंबरला
नाही तरर ते अभि सराचा नंबर आहे माझ्याकड बघतो नाही तर मग सोमवारी त्याला मेसेज करतो की कावा चालवून नाही झालं तर नाही तर मेसेज येईलच ग्रुपर
हम्म इल सोड युट्यूब वर पण ते माहिती असतात की म विचारायचं तसंच
त्यासाठीचनी ऍड करून घेतल्यात ग आपल्याला
हम्म हम्म ठीक आहे
हम्म
आता तर काय अजून खर एक पण काय मेसेज टाकला नाही ना गं
नाही तेच म तेच मला काय कळण नाही मेसेजच काही नाही ग्रुपला तर ड करून घेतला
तेच तर म्हणमच म्हणत एक
मम्मी ऑफिसला
होय मम्मी ऑफिसला पापा ना सुट्टी असते आज शनिवार रविवार सुट्टी
हम्म हम्म भार कि ग दोन दिव सुट्ट्या असते
हम्म एकला येतात ग हफ्डे असते दहा ते एक शनिवारी काय कामच नसते सोड त्यांना जायला लागते
हम्म हम्म
नंतर ना ब सुट्टीच की
खरज नाही
अश शनिवारी क्लास केलाय क्लासला गेलाय दवीलाय त्या क्लास क्लास शाळा चालूय आपल्यासारखं कुठल्या गावसारखं डोम मला अभ्यास करत नाही खाय
मग तो परवा कसा नंबर आलाता घेऊ त्याचा चांगला मग पडल्याला कि
कवा्हा कवा्हा तर उजेड दाखवते कव्हा तर दाखवत नाही आता जरा दधावीला गेलंय का आता शिंगा आल्यात
हम्म आपण बी त्याच फेज मध गेले गे मी जरा पोरास्नी हुशार हुशार म्हण
हम्म तेच नव आता आता नवी प नवीला दहावी जर कमी पडल्यात मर्क
हा
पर्यंत होता चांगलं
हा हा
आता कम आहे
जराना आवाजिक नाही पोरासनी लगेच झालं बघ
हो
गेलं ते उडत
हम्
खाय नवच बाई
काय तररी करू दे म्हण तेंवा त्याच त्याचं काय तर करू दे ह हम् हम् हम् हम् आणि काय मग
काही नाही ब निवतय सध्या तर
क चल रहाय अभी
कुछ भी नाही खाना पिना सोना
हो ग
ह आता वहिणी आल्यात आमच्यात तर काम बी कमी असते
हम्म काहीच करूच नकोसता महिन्या करू देत त्यांनी आता काय गेल्यावर तुझ्याला झाल्या करायच आहे की तुला
वई भ तसच कायच काय तर कर नाही अ ग यायचं जराच की काम म्हलं तर काय सांगू काय काय नाही काम तसं जराच की स्वच्छ जरा पुसायचं बिसायचं
हम्म
न बाकीचं आपलं सगळं रेग्युलरच
तुमच घर छान आहे खरं आवडते मला हो जागा असल्यावर कसं पण ब चालू शकते ग
होय होय वारी लालत वा वढ लाली स्त्री की ब आमच्या होय आमच्या गावावरन जात असं नऊ टाकोडीवरन
होय
हा मग परत आलीसर फोन कर मला
सगळ जेव्हा घरातल्या घेऊनयला लागल
असू दे की म ये
बघत कि बघतो तिथनच जातय हा हा ला फोन कर
हा काय दर गुरुवारी येतय काय दर गुरुवारी येता यस
नाही भ दर गुरुवारी कुठे मिळते कधी तर असंच रविवारी वगैरे येतोय
हाा आलीच की पेरी नक्की फोन कर ब घरला
हो हो करते आताू जेवण करून ठेव
आधी पहिला मला
हा हा चालते चालते तेव काय दहा मिनटं झालीत बघ हा